अ
नमस्कार
नमस्कार
हम्म आता सांगा तुमच्या पिढीतल्या थोड्याशा गोष्टी सांगा
येस येस नक्की नक्की नक्की
छान वाटलं कॉल बंद व्हावा असं नव्हतं वाटत ऐकत राहावं असं वाटत होतं
हो म्हटलं तर दहा मिनिटं होऊन गेले व तेरा सेकंड पण झाले पण कंटिन्यू करूया आपण तर आमच्या पिढीतला म्हणजे त्या काळी तर प्रेम प्रेम होत ना आमच्या पिढीत ते कोणा बघायची पण भीती वाटायची त्या मुलाकडे
हो बरोबर बरोबर म्हणजे मला वाटत काही तुमच्या वेळी असे असेल मुलं आणि मुली वेगळेच बसत असतील आणि ते एकमेकां एकमेकांशी बोलत पण म्हणजे प्रेम या शब्दाचा अर्थच कळत नव्हता
नव्हत अर्थ पण कळत नव्हता आणि जेव्हा मग मी कॉलेजला गेली तेव्हा मग लग्न झालेलं होतं ऑलरेडी माझी दहावीची परीक्षा झाली लग्न झालं
हा पहिलं लवकरच दहावीची परीक्षा दिली का लग्नच हो
लग्न हो साडे पंधरा तर वय होते तेव्हा तर मी काय माझा नवरा तर इकडे शिक्षक होता मुंबईला तर तिला म्हटलं की मी जर दहावी नापास झाले असेल तर मी लग्न करेन आणि पास झाले असेल तर त्याने मला कॉलेजला ऍडमिशन घेऊन दिलं तरच लग्न करीन
अहह अशी अट ठेवली.
हो कारण आजी माझी जॉब करत होती दवाखान्यात आई करत होती. माझे पप्पा वारले म्हणून आई ला मिळाली नोकरी.
म्हणजे घरचा माहोल हा म्हणजे जॉब करण्याचा होता म्हणायचं वातावरण.
आणि सगळं गावच गाव आम्हाला ओळखायचं कारण प्र प्रत्येकाच्या घरी कोण ना कोण बाळणतीन व्हायच आई, आजी त्यामुळे सगळ्यांच्या ओळखीच्या सगळ्यांकडून लाड मिळायचा आणि स्वप्न धरली होती की डॉक्टर करायचं आमच्या राणीला डॉक्टर करायच कारण वडील वारले होते माझे.
हा हा हा
ते पण शिक्षक होते तर ते म्हणाले तिला आईला कि अ हो त्याचं नाव विद्याधर होतं माझं संजीवनी त्यांनी नाव पण बघा ना कशी संजीवनी विद्या, अहहाहा. तर ते म्हणाल ते अ माझ्या अ संजूला खूप शिकव विध का गवंडी काम करून पण जगेल पण हिला खूप शिकव.
अरे बाब रे हा का.
तलं होत माझ्या मनात आणि ते अ दवाखान्यात आलेले कोणाकडून पुस्तक वाटत.
हा हा हा
म्हणजे ती पहिली, दुसरी शिकलेली पण तिला लिहिता वाचता येतं होत.
अरे बापरे हो ना.
आणि आई सातवी शिकलेली आईच्या साठी दुसरं सलग्न झालं तीन वर्षात अ म्हण साडे तीन वर्षाची असताना वडील वारले.
अरे बाप रे म्हणजे खूप लवकर वारले मग.
खूप लवकर वारले. मग ते पाच सहा वर्ष मग ति तो रडण्याचा गोंधळ मग तिला समजावन त्यानंतर मग ति जॉब साठी पर्यंत केले मग लागली तिला नोकरी.
हा हा हा हा हा
दवाखान्यात आया म्हणू लागली. अ आजी पण दवाखान्यातच होती मग आ ते ट्रेनिंग वगैरे घेऊन मग ते स्टाफ नर्स झाली नंतर.
ह हा हा हा हा हा ह हा
जस्ट माझी आजी दोन हजार तीन ला वाढली पण म्हणजे आमचं माझं बाळंतपण पण समृद्ध गेलं मला कुठल्या गोष्टीची कमीची कमी नाही पडली.
कमी नाही पडली हो हो हो आजीनी आणि आईनी बरोबर.
आणि त्या बा बायका एकत्या असून म्हणजे अ डॅशिंग त्यांना राहणं भागच पडलं पुरुषासारखं.
पुरुष हो बरोबर घरी पुरुष नाही म्हटल्यानंतर. तर मग हो बरोबर.
ते आईचे आईच्या आईचे अ आई बाबा अ ते फोन करायचे आमच्याकडे किंवा आम्हाला सुट्टीसाठी पण जवचंच घर कुठे जाणार आणि हो बा पाक त्या रत्नापूरवाल्यानी काही संबंध नव्हता ठेवला आमच्याशी कारण का बाबा त्यांना सांभाळाव लागेल ना.
हो बरोबर बरोबर बरोबर बरोबर असं बऱ्याच ठिकाणी असंच होत. त्या हा ताई जर म्हणजे तेव्हा तेव्हा ही तीच तसच होतं आजही समाजात तसच आहे.
तसच आहे.
म्हणजे एकदा मुलगा जर गेला म्हणजे एखाद्या बाईचा नवरा वारला. तर म्हणजे सासर कोण नाही त्यांना हे म्हणजे जवळ करत मुलांना नाही त्या बाईला पण नाही.
नाही नाही कारण मग ते सगळ्यांनाच त्याचा भार उचलावा लागतो ना.
हो म्हणजे ते पहिलीच जी प्रथा होती ती आजूक पण तशीच आहे मी म्हणते एवढं म्हणजे पुढे गेलंय शिक्षण तरी पण ते आहे ते आहेच का माहित ती गोष्ट बदललीच नाहीये
नाहीच बदलली आता तर आई बाप नको च हे ना भावजेला
कोण सांभाळणार हो हो हो हो हो
हो म्हणूनच ते अ म्हणजे सांगते आई कधी कधी गोष्टी असं तिला मनात आले की म्हणजे तुझे पप्पा म्ह दादा म्हणले होते मला की त्यांच्या आईला त्यांच्या आई आलीस की दवाखान्यात भेटायला माझी ती तिकडची आजी
तिकडं हो हो हो
तला काही घेनं नाही देणं नाही माझी सासू खंबीर आहे माझ्या पोरांसाठी अशी बोललेली म्ह
हा हा हा हा हा
हा तर ते ते ऐकले क आठवतं हो त्या जा खना पण मी एकदा दोनदा जाऊन आले नंतर तेच्या इथे जाऊन आले
हा हा हा
संवेदनशील असल्यामुळे मग ते अ हे आठवली की म्हणजे चांगली अस त्यामुळे ती एक जिद्द होती की काहीतरी शिकायचं करायच आणि समाजकार्य कस दोघींमुळे म्हणजे पहिली बाळंतीन झाली की पहिला शिरा आमच्याच घरचा असायचा आई किंवा आजी करून द्यायची खरं त्या बायका खूप लागतं लावून घ्यायच्या ना
हो लांबून लांबून ये बरोबर सोय पण नव्हती काही पहिली एवढी आणि काही भेटत पण नसायचं
नव्हतं पण हा झालं की आम्हाला प्रत्येकाच्या शेतातलं हुरडा म्हणा गहू जेही असेल सिझनेबल सगळं आम्हाला घरपोच
हो बरोबर बरोबर ती एक माणूस जपली आपण मग ते समोरच पण काही काही जपतात ना म्हणजे ते परत फेड काहीतरी आपण करावी अशी इच्छा
करतातच बरं एकदा दोनदा नाही बाबा आता झाले आमच्या वान पणा विसरलं असं नाही कधीही कुठे भेटले कधी आवर ड्याच्या दिवशी सांगायला यायची कनसं म्हणजे अजूनही एकताई होत्या आमच्या आम्ही त्या म्हणायचं म्हणजे सगळ्या गाव त्यांना ताईच बोलायचा तर त्या म्हणत एकोणीसशे नव्याण्व ला वारल्यात तोपर्यंत माझ्या आईला ते शेतातलं आणून द्यायच्या
हो ना हो बरोबर बरोबर म्हणजे जाणीव ठेवणारा स पहिले होत ना ताई जाणीव ठेवणारी पिढी होती असं मला वाटतं प्रत्येक गोष्ट म्हणजे एखाद्याकडे काही नसलं ना त्याला जाणवत नव्हतं हे आमच्याकडे नाहीये
हम्म
म्हणजे एकमेकाला सहाय्य करू असं होतं सगळं आता खूप आहे सगळ्यांकडे सगळ्यांकडे खूप आहे कुणाला कशाची कमी नाही पण माणूस की तेवढी कमी झाली
नाही द्यायची इच्छाच नाही कोणाला आणि कोणाला माग मागाव असं पण वाटत नाही त्यांना इगो आड येतो त्यांचा
बरोबर आहे इगो इगो हर्ट होतो बरोबर पहिली पिढी अशी होती म्हणजे गरीब श्रीमंत भेद नव्हता सगळ्यांना एक समान वाटत होतं
ज्याच्याकडे नाही तो जो असेल तो देत होता वाटत होते एकमेकांना
हो कोणाकडे पीठ नसेल तर आख्ख्या गलीत आम्ही कोणी कुण्यालाही फेटवाला लाग
आपल्या घरात भाजी नसली तर वाटी घेऊन शेजाऱ्यांकडे जायचं
काय केले बाई आज
काय केलं हो असं कधी असं हल्लीच्या मुलाला सांगा ते ऑनलाईन ऑर्डर करतील पण शेजऱ त्याच्या घरी जाऊन विचारणार नाही काय देतात का
शेजारी कोण रात ते का माहित नसतं त्यांना
तेच माहिती नसल मग ती सुविधा तेवढ्या निघाल्यात ना
हो
हो ते बसल्या बसल्या ऑर्डर करतील आपल्याला सांगतील कशाला कुणाकडे ऑर्डर करतो आम्ही
हम्
त्याच्यामुळे म्हणजे ती देवाणघेवाण नाही म्हणल्यानंतर ती माणुकी पण क झाली आपले पण पण
संपली भेटे काट संपल्या
भेटीगाठी संपल्या सगळं आता हे मोबाईलनीच भेटीगाठी झाल्या
हो आता तर काही दिवसां तरर लोक लक म्हतात पुढची पिढी अशी मान खाली घातलेली त्यांची मान अशी वर होणारच
हो येऊ शकते ना हल्ली काय म्हणजे जनरेशन मोबाईल मध मु आल्याबरोबर मु का हली परिस्थती अशी मु आल्याबरोबर बेड म जाऊन मोबाईल घेतात आपण पहिलं कस मम्मी कुठे पहिला आवाज देणार मम्मी कुठे हल्लीचे मम्मी हय कत पप्पा माहत नाही जायचं आणि मोबाईल घेऊन बसायचं
घेऊन बसायचं तिथे सगळं लक्ष जेवणत लक्ष नाही कठे
कशात नाही कशात नाही कशात नाही खूप अवघड आहे
कि छोटी मुलगी आता साडेतीीन वर्षाची तिला जेवता पण स तिच्या हातात फोन द्यावा लागतो ती गेम वर बघत बसते तुला किती म्हटलं न फयली इकडे बघ फयली बघ खाऊ आणला ते किथेच बघणार ती कंटिन्यू बापरे म्हटलं भाजेला म्हटलं अरे डोळे जाते ते तिचे यासम त्रास होऊ शकते लोक चष्मा लागेल
चष्मा लागे आणि त्याच्यामुळे चिडचिडे पण झालेत मु एवढे चिडचिडे झालेत ना म्हणजे त्यांना कोणाच ऐ टण्याची सवय नाही राहिली माझ काय जे आणि मोल एक माम अस ना तुम्ही जर एखा गोष्ट बघितली ना इथत दिवस म्हणजे तुम्हाला माणूस काय होता माणसाला तुमच्या इमोशनल कळत नाही त्याला इमोशनल कळतात तुम्हाला जर एक गोष्ट ब स दिवसभर तम त्या त्याच्या सगळं येथे
येस येस
म्हणजे हे साधन असं झालंय का इमोशन कळतय त्याला माणसांचं
हम्म बरोबर ते आपल्या
हा त्याच्यामुळे माणसाला माणसाची काही गरजच नाही राहिली ना असं झालं
पण कुठेतरी माणूस आहे अजून चार लोक आहेत अजून चांगली याचही समाधान वाटत आता त च्या कॉल मध्ये मी तुम्हाला सांगेन की आता ज पंधरा दिवस मी गावाला गेले होते एक प्रयोग संघटनेने केला होता इतका छान अनुभवला तिथला हॉर्मल सांगल कता नो अ साडे नऊ पईंट मिनट झाले का
हा हा हा
लावते म्हणजे मग आपले दोघीचे दोन दोन होऊ जातील मा
हो हो हो हो हो काय हरकत नाही काय हरकत नाही मग आता कॉल आता उद्या करू आपण मॅडम एकमेकींना कॉल चालेल
हा चालेल ना
हा आता मला जेवायला घ्यायचे आता मी कॉल बंद करते आपण उद्या करूया
सांब दहा मिनिटं होऊते्या अजून
हा नाही दहा मिनिटं थांबते मी तसे पंचेचाळीस मी सांगते तुम्हाला मग आपण उद्या पण ना जसा वेळ असेल तसं तुम्ही पण टाका कॉल करू का मी पण टाकेन मग असेच करून टाकू मग
हो किमान पाच पाच करू शकतो आपण
हा पाच पाच करू शकतो हो चालेल ना हो हो आता तुमचे दोन झाले मला माझे दोन झाले आपले तीन तीन राहिले देऊद्या करून टाकू सकाळी दुपारी संध्याकाळी
अ नाही माझा अ हा माझा आता मी लाव जातो ख न्यद
हा दोन झाले ना तुमचे आणि माझे पण दोन झाले तुम्हाला म्हणजे आपले तीन तीन राहिले अजो एकमेकी तीन लावू शकत आपण उद्या करून टाकू म हो तुमचं पण होईल आणि माझं पण होईल उद्याच करायचंय का तुम्हाला किती वाजेपर्यंत
हा आम्हाला सांगितलं मंडेला सबमिट करा म्हणून आता
ह मग चालेल अ मग तुम्ही आत्ता कोुणाला तरी करा मी जेवण झाल्यावर तुम्हाला परत एकदा हे करते वाटते तर तुम्ही मला करू शकता
हम्म चालेल आधी माझी कं्प्लीट करी म्हणजे मग तुम्हाला मी कधी पण अववेलेबल आहे
हा चालेल चालेल हरक नाहीेहमी फक्त त जेवायला बसते आणि झाल्यानंतर तुम्हाला सांगते का मला करू शकता
निवांत निवांत हो हो ओके तो पण मी बघते कोणाला
हो बघा बघा बाय बाय बाय
हो हो हो